हॅलो.
हा नमस्कार ताई.
नमस्कार नमस्कार काय करताय ताई? कशा आहात?
काय नाही बस आहे बघा ना पाऊस चालू झाला किती छान वाटतं आता.
हम्म, पाऊस आहे चा-चालू झालाय. आणि छानही वाटतय आणि आपलं काय म्हणताय ना. निसर्गाचं रूप ही किती सुंदर दिसतय.
हो ना तेच तर आणि शेतकरी कसं आ तुरतेने वाट बघत असतो पावसाची कारण त्यांना पेरणी वगैरा ते सगळे त्यांची कामं पटापटा होतात.
हो ना. ह्यो मानवारच असं आहे. पृथ्वीवर आपण जीवाची कल्पनाच करू शकत नाही. इतकं पर्यावरणाचं महत्त्व किंवा त्या निसर्गाच आपल्या जीवनामध्ये श्वास घेण्यासाठी सुद्धा आपल्याला शुद्ध हवा लागते. पिण्यासाठी शुद्ध पाणी लागत. अन्नधान्य ह्मा निसर्गाशीच माणूस सगळा जोडले जोडलेला आहे ना ओ. बरोबर आहे की नाही. हम्म. माणूस-माणसाला अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा जर कु ठून मिळतं असतील तर त्या निसर्गातून. म्हणजेचं पर्यावरणातून मिळतात. थोडक्यात असं सांगायचं तर. अव माणसाला जगण्यासाठी जी शुद्ध हवा लागते, ऑक्सिजन लागतो ते ऑक्सिजनसद्धा आपल्याला ह्या पृथ्वीतनं, ह्या निसर्गातून, या पर्यावरणातूनचं मिळतो. इतकं पर्यावरणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि आता तर सध्या ह्या अश्या वाढत्या लोकसंख्येत आणि प्रगतीच्या अं यांच्या मध्ये ना आपल्या पर्यावरणात खूप नुकसान होतयं.
हो ना.
हम्म. आणि
आणि पाऊस पडलाचं पाहिजे कारणं बघा ना आता उष्णतेमुळे प्रत्येकाला किती रोग ते जे काय आहे ते पसरतात.
हो मगं. पावसाची खरंच तितकी गरज आहे कारण या पावसावरच आपला एक तर आपला देश काये शेती प्रदान. बरोबर आहे की नाही? आणि शेतकरी शेतं करी जर कशावर अवलंबून राहत असेल तो ह्या पाण्यावर म्हणजेचं या पावसावर अवलंबून राहतो ना ओ. हॅलो हॅलो, ताई आवाज नाही येतये.
हा हा येतो येतो बोला ना ते मध्येचं फोन करता ग्रुप वरती सायलेंट केला म
हो का हा हा हा
हा हा बोला ना
म्हणजे आपली आपलं पर्यावरणं म्हणा किंवा हा पाऊस म्हणा या पाऊसावर शेत कराचं जीवन अवलंबून आहे ना ओ.
हो म निसर्ग, पाणी, हवा हे खूप महत्त्वाचंय आपल्याला
हम्म हम्म हम्म पाणी, हवा, वनस्पती हे सगळ निसर्गावरचं अवलंबून ये नाओ निसर्गातील संतुलनं जर आपण राखलं. तर अ ह्या सगळ्या गोष्टी संतुलनात राहता बघा ना आता एक महिना पाऊस लेट झाला. त किती बळीराजा अक्षरशः त्या ह्याच्याकडे अ डोळे लावून बसलेला होता पावसाकडे
बरोबर.
बरोबर आहे की नाय म असं तुम्हाला काय वाटतं पावसाचं शेतकऱ्याचं नातं कसंय. किंवा आपल्या जीवनात श हा जो शेत तरी बळी राजा आहे ह्याचं महत्त्व कितपत वाटतं तुम्हाला?
हे बघा पाऊस येलचं पाहिजे कारण पावसा विना प्रत्येक गोष्ट आपल्या पूर्णचं आहे.
हम्म, हम्म
आणि शेतकऱ्यांना पाऊस तर म्हणजे खूप गरजेच आहे कारण जर पाऊसचं नाय पडला तर तो शेती कशी करणार सांग
शेती नाही झाली तर आपल्याला धान्य कुठूनं मिळणार.
बरोबर माणूस त्या वर तर जगतो ना ओ असं हम्म, शेत हॅलो हॅलो
हॅलो आवाज येतोय का माझा तुमचा कट होतोय तिकडून
मला तुमचा कट झाला म्हणून मी हॅलो केला. हूं हूं हा तेच म तेच मग आणि खरं सांगू का आता तुम्ही पावसाचा विषय काढला त्यावर न मला एक गोष्ट आठवली. मी शाळेत असतानी मला जो आवडणारा विषय होता तो पर्यावरण. म्हणजे मला एक पर्यावरण म्हणा किंवा निसर्गाशी माझी जरा वेगळीच म्हणजे मला त्याची आपोआप ओढ लागते ह्या निसर्गाची एक पाऊस पडतो. त्यावेेळेला ज्यावेेळेला ही पृथ्वी जेव्हा हिरवाईने नटती हे मला खूप आवडतं हं पहिल्यापासून पर्यावरण आणि पर्यावरण दिवस आपला हा पाच जूनला असं तो जागतिक पर्यावरण दिवस.
हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय का ताई? हॅलो
हॅलो
हा आवाज येत नाहीये का?
एक मिनट थांबा मीच खाली जाते.
बरं कॉल चालू राहू द्या खाली जा.
ह आता येतोय बोला
हम्म नाही ते मध्येच आवाज येत नाही ना मग आपलाही
नाही अहो हे ना आमच्या इकडं याच काम चालू आहे ना नेटवर्कच
त्याच्यामुळे झाला असेल कदाचित आता मी दुसऱ्यांचा नेट घेते बोला ना काय अडचण नाही आता.
हा हा हा हा ह ठीक आहे हा मग मला पर्यावरण एक हा विषय खूप आवडायचा पर्यावरण हे आपलं जीवन आहे निसर्ग आपल्याला सर्व काही देतो. त्याच्यामुळे त्याचं संरक्षण करणं ही आपली नैतिक जबाबदारी मला वाटतं. हा आणि झाडे लावा झाडे जगवा पाणी वाचवा आणि पर्यावरणाचं रक्षण करा. इतकं सुंदर वाटतं झाडांविषयी तर वेगळीच आपुलकी बघा ना तुकाराम महाराजांनी किती सुंदर अभंग
हो हो!
आपलं नाथ म्हणजे किती पुराण म्हणजे निसर्ग माणूस आणि निसर्ग आहे ना आता असं आहे ना की आता आपण प्रगती मुळे शहरात आलो ह्या प्रगतीच्या ह्याच्याने चाललोय! त्यामुळे आपल्याला आहे ना निसर्गाशीतकं बांधलेलं नाही आपण. पण आपलं खूप घट्ट नातं आहे त्या निसर्गाशी हा, बघा तुम्ही! हॅलो हम्म हम्म आस!
आणि कसं पाऊस पडला तर बघा ना झाडे अ हिरवेगार ते निसर्ग पण पाहिला एक आपल्याला छान वाटत ना.
हम्म हम्म हम्म आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आहे ना अ आता हे आता आता बऱ्यापैकी पण विद्यार्थ्यांची किंवा ही जी नवीन पिढीेत यांची सुद्धा भूमिका खूप खूप महत्त्वाची पर्यावरणाच्या बाबतीत त्यांना वृक्षारोपणाचं महत्त्व आणि स्वच्छतेच महत्त्व पाणी पाण्याच अ थोडक्यात पाणी वीज ह्या गोष्टी कशा वा चावयाची जनजागृती त्यांना ह गोष्टी फार मह त्वाच्या आहे त्यांच्या भविष्यासाठी. असं आणि ह्या निसर्गाच्या सानिध्या निसर्गाच्या सानिध्यत ज्या वेळेला आपण जातो ना त्यावेेळेला आता आता बऱ्यापैकी प्रृथ म्हणजे असं म्हणा की प्लास्टिक चा सर्रास किती तरी वापर आहे हा प्लास्टिक क मुक्त प्लास्टिक मुक्त परिसर पण फार महत्वाचा आपल्यासाठी.
बरोबर!
पर्यावरणामध्ये अस
हम्म हम्म हम्म.
आणि पाऊस कसा उकडलाच पाहिजे ना हा हां.
ह् हम्, सर होत्या आता मी त्यांच्या नावाची इथे उल्लेख नाही उल्लेख नाही करत पण ते प्रत्य प्त्येक त्यांच्या वाढदिवसाला आहे ना प्र प्रत्येक वाढदिवसाला एक झाड लावायचे आ.
हा हा!
खूप सुंदर संकल्पना होती आम्ही अस त्यांचा वाढदिवस असला की शुभेच्छा वगैरे द्यायला गेलो का ते नाही म्हय मला शुभेच्छा माझ्या वाढदिवसाला तुम्ही झाड लावा तुम्हाला खरंच मला वाटतंय शुभेच्छा द्याव म्हणजे बघा तो माणूस किती त्या निसर्गाशी त्या किती हे झालेला होता एक रूप.
हो बरोबर
म्हणजे निसर्गाचं ना आपलं नातं म्हणजे ज्या वेला वृक्षारोपण किंवा पर्यावरण आपण जपतो त्यावेेळेला अ सगळ्या गोष्टी समतोलाने चालत आज जो पाऊस लेट झाला.
हो हो.
कसला पाऊस आला परिस्थिती नसती का की ज्यावेला आपण समत यांचं जर व्यवस्थित आपण काय म्हणतो ना अ जी देखभाल आहे किंवा ज्या गोष्टी आपण त्या अशा अ राखून ठेवल्या असत्या आज ती आपल्याकड तशी गोष्ट जाणवली नसते असं मला वाटतं
बघा ना आता पर्यावरण संरक्षण करणं हे कोण एकाचं काम नाही तर प्रत्येकाने मिळून विचार केल तर सर्वजण त्याचमध्ये अ जर सर्वांनी मिळून केलं तर बघा ना पर्यावरणाच संरक्षण एकदम योग्य पद्धतीने होईल
हम्म हम्म हम्
की वृक्षारोपण केलं पाहिजे प्रत्येकाने किंवा मग पाण्याची बचत करावी. प्लास्टिकचा वापर कमी झाला पाहिजे.
खूप खूप प्लास्टिक आणि म्हणजे अनेक वर्ष नष्ट होत नाही हो इतकं ते प्लास्टिक खराब आहे की बापरे त्यामुळे जमीन, पाणी हे दोन्ही दूषित होता आणि सर्रास मोठ्या झाडांची म्हणजे जंगल तोड चालू हे ओ सर्रास खूप
आणि पशु पक्ष्यांना नाही समजत नव पशु पक्ष्यांना तर समजत नाही हे प्लास्टिक हे आपण खावा की नाही खावा
ते एक झालं आणि हा बरोबर तुम्ही बोलला पण पक्ष्यांचा विषय फार महत्त्वाचा आणि सुंदर घेतला तुम्ही ही जंगल तोड किंवा झाडांची कत्तल झाल्या झाल्यामुळे ना बरेचसेच प्रा हे पक्षी हे की जी आपल्याला दिसत पण नाही हो आता म्हणजे मी म्हणते पुढच्या पिढीला आपल्याला चिमणी कावळं हेे तं कम्प्युटरमध्येच दाखवाव लागतील चित्रासारखे त्यांना हे सांगूही शकत नाही का आपण तरी आता कमी प्रमाणात का होईना बघतोय. चिमणी म्हणा किंवा कावळा म्हणा किती कमी कावळा तर पितृपक्षातच दिसतो मला तर एरवी कावळा दिसतच नाही खरंच सांगते चालेल सकी बोलूयात मग नंतर
हो नक्कीच धन्यवाद ताई तुमची छान आवडली माहिती मला छान सांगितली तुम्ही
हो मला पण तू खूप सुंदर बोलली मला पण आवडलं धन्यवाद हम्म हम्